आवाज येतोय काय?
हो हो येतोय, मला आता वाटलं जॉईन होतय का.
तेच टेन्शन म्हणजे, तुमच्याकडे कसं ते पावसाचं वातावरण म जॉईन चं अवघड आहे ते..
हो -हो
हम्म हम चालतय बरं आहेसा काय? हम् स्वपायक झाला स्वयंपाक झालाय मुलासनी जेवन चारायलो.
हा हा..
ला आता मग त्यांनाला फोन त्यांनी म्हटलेयत मला लावा नंतर साडेआठ ची पुढ, म्हणून मी कॉल लावलतो त्यांनाला.
हा हा..
त्यांच कमप्लीट झालं. हम् तुमचं आवरलं स्वयंपाक पाणी?
नाही आज काही कामवाली आले नाही.
हा..
म काय आता सगळे काम लेट केलेय, मग म्हण आता नंतर कुकर लावता येईल.
हम्..
हम्म
बर बर मग तुम्ही आहे करणार काय स्वयंपाक
हो आता मलाच करा लागते हा न हो आहे ना, भांड्याला, फरशीला
हा हा
हम्म, हा लागतेय आता मग सगळंच नाही होत मला मग दुसरं कोणी नाही हाताखाली करू लागायला.
हो होय एकटाही समना मंग हा ते मग काय भाजी तुम्ही काय कराय
भाजी आता काय आमटीच करते आणि भात करते.
हा हा भाजी तून काय होत नाही हो
हो ना आज थकले जरा.
हा हा चालते.
मग मी तेच विचारत होते, काल तुम्हाला म्हणलं संध्याकाळी पण दुध असतं, का मग?
दूध
हा म्हशीचं
होय दोन्ही टाईम असते.
हो का
हम्म दोन्ही टाईम बी असत्या दूध, दोन्ही टाईम बी देत्यात. दोन्ही टाईम बी हे कर काढते दूध आजीच काढते आमचे. हम्म चांगलं दोन्ही टाईम एक एक लिटर ठेवतो आम्ही घरात बा कीच काय सगळं हा
आता काय रेट चालू आहे तिथं? हो
दुधाचा सत्तर नाशी सत्तर नाशील.
हा हा हा
बाबाचा बघ जा बाबाचा फोन हे बंद आहे बंद आहे. हे माझं अरे बाबाच घे जा बाबाच देतो चल देतो चल. फोन मागतोय माझा फोन दे म्हणतोय बघायला.
अरे! त्यांना बरे सवय लागली चांग
हा मोबाईल बघतात सोय कसं जेवणच टाईम आला त्यांन मोबाईल देत ना जेवताना लय दमत्यात व आणि कस इकड तिकड पळापळी करत्यात.
हा हा हा
जास्त मग ते जेवसपर्यंत जरा मोबाईल दिला का नाही गप्प बसत्या एका जागी.
बर बर
जेवण चारवतना देत नाही, आम्ही जेवताना टाईम आला द्यायला लागते. आम्हाला जेऊन देत नाहीत्यांना असं कर हा त्यांनी जेवायच्या टाईमला चाारवतो इकड तिकड खेळवते अन असं चालवतो. मग आम्ही जेवाच्या टाईमला मग त्यानां नंतर मोबाईल दिला का नाही बसत्यात बघत मग. तर रेसिपी कुठली काय सांगू काय?
हम् ह..
ते तुमचा तांबड पांढरा रस्सा
तुम्हाला कुठली पाहिजे असं स काय आहे?
हा तो पांढरा रस्ता, कसा बनवतो तांबड पांढरा?
तांबडा पांढरा? हे पांढर खोबरं असते ना खोबरं
हा..
फक्त खोबरं मिक्सर लावून घ्यायचं, ला ओलं खोबरं.. वल्लं कोबरं मिक्सर लावूून की नाही त्याच फक्त पाणी काढून घ्यायच आपण पिळून, सगळं पाणी काढून घ्यायचं वल्या खोबऱ्याच आणि खड मसाल असतात की
हा..
खडम मसाल परत चिकनच सपक पाणी आपण काढतोय कणी ते पाणी जरा काढून घ्यायचं आणि जर ह्याच्यामध्ये आल्य लसूणची पेस्ट परत खड मसाला सगळं घालून की नाही तेलामध्ये एक दोन तीन चमचे तेल घालून भाजून घ्यायचं चांगलं.
हा हा..
भाजून झालं क नाही आपण ते रस काढलेला असतो ते बी घालायच त्यात
हम् हम ह..
ते परत आणि आपण ह आलं लस पेस्ट नाही आणि याच रस काढलेला असतो चिकनचा पण
हा का?
ते घालायचं चांगलं उकळून घ्यायचं..
हम्म.
उकळून घेऊन झाल्यानंतर जरा मीठ, कोथिंबीर हे घालून चांगलं उकळायचं सांग तेवडा काय सोपाय पांढरा रस्सा काय लय अवघड नाय.
हो आणि हे तांबडा तर कसा आपलं हो हो.
तांबड रस्सा फक्त मसाला आपण वल्ल खोबरं परत वेलदू हे काय ते आल्ल, लसूण, कोथिंबीर, तीळ, जिर हे टोमॅटो एक अस घालुन मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं.
हम्म.
आणि रस्सा आपण जे चिकन चा काढतो किनाई आपण चिक कण घालायचं असल घालायचं किंवा पांढरा फक्त रस काढायचा त्यातला
हा.
आणि सुक्याला बाजूला चिकन पण काढू शकतो त्यातला नुसत रस घाल नाही नाही मसाला चांगला भाजायचा आणि चिकन मसाले एक मिळतो पॅकेट-
हो हो.
चिकन मसाला घालून चांगलं भाजून घ्यायचं मसाला तो मग घरातली चटणी आपली आपण वापरतो रेग्युलर.
हा -हा.
नी जरा हळद घालून चांगलं मसाला पहिला चांगला भाजून घ्यायचा. मसाला भाजला क नई आपल्याला जेवढं पाणी आपण पाहिजे तेवढं ते पांढरा रस्सा घालायचं. जेवढं लागतं ते गरम पाणी करून घालायचं, गार घालायचं नाही पाणी.
हा, हा, हा.
जरा कोमट करून घालायचं पाणी, गार घातलं क नाही सगळच चव जातीया पार जेवणाची.
हो -हो बऱ्याच भाज्याला गरम करूनच पाणी घालावं लागतं.
हा भाजासनी ते गार घातलं न की नाही सगळं चव म्हणजे ब बिघडते सगळीच जरा कोमट पाणी करून घातलं का नाही चवीला चांगल लागतयं, वरन काय मीठ लागेल तेवढं आणि कोथिंबीर पूर्ण आमटी शिजल्यानंतर लास्ट ला कोथिंबीर टाकायंच, आणि मग प्लेट झाकायचं.
हा-हा हो का? तुम्ही चांगले एक्सपर्टय बर स्वयपाकात.
स्वयंपाक म्हणौन शिकली, स्वयपाक येतोय मला सगळा आमच्या इथं आम्ही ऊरूसला तेन् उरुस आमच्या छान करतोयत ऊरुसाला बी आम् सेट घरातलं मी कमीत- कमी शंभर माणसाच तर मी एकटी करतो. म्हणजे सुकं हा सगळ्यांचच. आमच्याकड कसं बोकडं कापतात ना त्या टाइमाला, ऊरुसाला मग ते बोकड्याचं जेवण मग आम्ही पाहुण्यासनी तेन् सांगतो त्यांच सगळ्यांचं जेवण आम्हीच करतो तयार, भाकरी, चपाती सुकं पातळ परत तर चिकनच करतो, शाकाहारी जेवण करतो.
हा का?
हम्म, ते सगळं जेवण हा घरीच करतो. सगळ मसाला बिसाला तयार करून सगंळं घरीच सगळं जेवण करतो. मी वरच करून घेतो सगळं सुकं पातळ परत भात हे करून घेतो, म सासुबाई न ते न त्या जरा भाकरी तेन् करत्यात..
हम्म,
मग चिकनच, शाकाहारी बी करतो आमी, शाकाहारी कोणतरी असते न मग उपाशी कसं पाठवायचं नाही. मावसार येत नही, मग शाकारावाल्यासणी शाकाहारी बी करतो.
हम्म,
सगळेच नाही खायत ना, कोणतरी एकटा असतेय शहाकारी पाहिजे म्हणतात मग शाकारी ता सगळ करतो.
हा,
त्याला बी परत बासुंदी, बटाटे भाजी परत तुरीची डाळ, जरा हरबळ ह्याची, मुगाची डाळ घालून पातळं आमंटी करायची शेवग्या च्या शेंगायची हम्म, शेवगा शेंग घालून हम्म, परत आणि ब ब सांडगं जरा भाजायचं,
हम्म,
चपाती त्यांच्या साठी.
हा,
नावसारी वाले ना भाकरी खात्यात सगळी आणि तरी मी एक अं शंभर करतो भाकरी, शंभरच चपाती शंभर करतो. त्या टायमाला हम्म हम्म असच. ऊरुस छान असतय आमच्या इथ मग कार्यक्रम तेन चांगल अस तोय आर्केस्ट्रा परत कुस्ती आणि इथे नसतेय कवाली म्हणतेत की मुसलमानच्यात.
ते पण असते का?
हा ते बी असते कवाली असत्या परत लहान मुलातच म ते मोठ्यांच्या परेंत कुस्ती ठेवत्यात.
हा हा.
हम जेवढी लहान नावं देतील तेव्हडी लहान मुलांचं बी आणि बक्षीस बक्षीस बी देती सगळ्यांसणी.
तो तिकडे फेमसय कुस्तीस.
हम्म कुस्ती फेमस हाय परवा आमच्या ईथलीच बागड्याची महाराष्ट्रामध्ये पाहिलं आल्या की. स सांगलीची बघा. स्मृती बागडे, स्मृती बागडे हम्म.
मग चांगलय म्हणून तर दूध पेतात म्हशीचे बरेच.
हम्म.
पहिलवानासाठीच ते दूध पित्यात ना.
हा तेणी पीत्यात ताकदीसाठी काय काय वेगवेगळं करत्यात.
मग ते कुस्तीचं मैदान तुमच्या जवळय का?
होय इथन आमच्या इथन घरापासून दिसतय सगळ हरी म्हणजे घराच्या जवळच हाय.
हो का बरय मग लहानपणा पासूनच मुलांना पण सवय लावायची.
हो आलो एक दहा मिनट आर्पिता. हा जेवायला बोलवल्या. जेवण घेतलंत. नऊ वाजता जेवतो, मग एक कॉल करून मग जेऊया म्हंटलं होते आपण. टायम होता सॅटर्डेचा.
हो तुमचं जेवण झाल्यावर मग मी एक कर
हा तुम माझ जेवण झालं क नाही तुम्हाला मी कॉल करतो तुम्ही करा मग. तुमचं एक, माझं एक, त्यांचं का पूर्ण झाल माझे फक्त पाच राहील्यात. आता एक झालं कनाय चार राहत्यात कॉल फक्त माझे, तीस असत्यात.
बाप रे माझा तर काय मग दहाच झालेत वाटत?
तीच कॉल पाहिजे तुम्हाला लिस्ट पाठवल्या त्यातनच. कॉल करा की कुणाकुणाला तर?
मग ते जेंट्स लागला होता एका कुणाला
हा लागतय जेंट्स ला व लागतय ते बघुन कट करायचं जे लेडीज असत त्यांच्यासोबत तेवढं बोलायचं.
हा मग मी पण कट केला बोललेच नाही.
रॉंग नंबर म्हणून कट करायच त्याच्यात जेंट्स असत्यात कनाय. लेडीज असतील कनय तेवढं मग बोलायचं लेडीज चालतय. मी दोन तीनदा मी बी तसच केलो जेंट्स ला लागलं ते मी काय केलं रिझा कॉल नंबर हे म्हटलं रॉंग नंबर हाय आणि कट केला.
अ कम्प्लीट झाले पाहिजे का हे सगळें?
हा कम्प्लीट झालं पाहिजेत हे.
बरं -बर हम्म टाइम थोडाच दिलाय पण.
होय थोडाच दिलात.
हम्,
आपलं टायमिंग पूर्ण हे होते सगळ त्यात
हो का?
हम्म,
बरंय म
म स्वयंपाक घरचेे हे सगळे आलेत का सुन नहि
नाय मुली गेल्यात बाहेर दळण टाकायला आज दळण पण नव्हतं, आज काम वाली आली नाहो अन् माझा सगळा गोंधळच.
कामवाली आली तर ते बरं पडतं.
हा मग सगळं म्हणल्यावर तिची वाट बघून- बघून मगं लेट होतयं सगळं.
होय, त्याने आदुगर सांगत नाहीत का तुम्हाला येणार नाहीेत म्हणुन?
ती म्हणले आजारी आज सांगितलेच नाही, मी साडेपाच वाजता कॉल केला तर म्हणली मी येणार नाही मग सगळं भांडे फरशी सगळं होतं, ठेवलं होतं तसंच.
हं-हं.
हा अन् ते ऑनलाईन बुकिंग मिळतात आम्हाला इथं तर ते पण तो पण टाइम संपतो, बुकिंग लवकर करावं लागतो.
होय काय?
म्हणजे ऑनलाईन येतात, ना तयार बन क्लब भरून बायका
हो, चालुये कि त्या. घर सापपा करायला तिथे यायचं बोलतता वाटलं तुमही त चांगला आले आता सिष्टीम घर साफ करायचं ते, हॅलो
दिवाळीला बुकिंग करून घ्यायचं, बुकिंग करु
आवडते. हॅलो,
हॅलो, हा हॅलो,
आवाज येतोय का म्हणलं? हॅलो,
तुमचा येतोय, माझा आला?
हा, मध्येच कट झाला होता, जरासा.
ह्म्म, कट झाला असणार.
हम्
तुम्ही ते साफसफ वाल्यासं नी बोलून घेता काय मग दिवाळीला त्या?
हो-हो.
हम् -हम ते छान करून देता स्टेप व्यवस्थ कर
खूप छान.
होयच ते दाखवलच तेवढं मोबाईलवर -इंस्टावर. आपण बघतो आणि छान दाखवलय त घर षफाईच.